हॅलो
एकादी कोण तरी चालू आहे कॉल ना ह हा बोला कॉल बंद हॅलो
हम्म काय काय
काही नाही र तेव्हा कॉल केलाच लागला नाही
ह मा मा इंकना कॉल केलेला होता हा काय सहज केला होता ते तुनच्याार केलाला नव्हता आणि त्यान म्हटले कार्य अँप च सांगू पण तेवढ्या त्यांच्या सासूबाईंचा फोन आला म्हण माझ बघूनंतऊून चाले
हम्
अकाला सांगितलं अका नाही म्हनते
आका का बर ये म्हणती
हम् अका मने आमझ अकाउंट पैसा जास्त यत मने जाऊदे तिकडं तुमला चत रेसिपी नाही म्हटला
कुठ आहे ती काळी
ह
बाहेर खेळ बाहेर ह मी त्याला दुसरी काढ देते
तिला बाहेर पाठवून दे
ती ते पाण्याचे पिशी भरून घरात आणि ते
हम्म
अकल म्हणालाती किती पैसे आहेतेत मग असं
काय माहिती आहे ति तिला तिला म्हटलं कर म्हटलं
अ
येतात ते पैसे बरोबर पडतात हळूहळू काय पूर्ण जर झालं ना टास्क कमप् नाग एकशे आठ अठ्ठऐंशी झाले म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी पडतील नंतर आता एकशे अठ्ठ्याऐंशी सांगितली त्यांनी मला मागे दोन कॉल असच गेले ना वाया ह दोन कॉलचे पैसे नाही भेटले ना आणि बोलण्यात हा मग बोलण्यात पण आहे ना क्लिअरन्स पाहिजे एकदम क्लिअर बोलायचं आणि असं एक सरी टॉपिक धरायचा म्हणजे एखाद्या रेसिपी सांगायची नाही तर मग कुठे फिरायला गेलेत होते फिरायच्या जा त्या जागेबद्दल माहिती सांगायची म्हणजे ना जेवढं प बोलू ना तेवढे ते पैसे वाहतात ते असं असतं आता ते आमद्या ते मॅडम ना त्यांना त्यांचे आठशे रुपये झाले हा ह् मग ना माझ टॉपिक ठरवून घ्यायचे पहिले फोन करून बोलून घ्यायचं की आपण ह्या टॉपिक वर बोलायच मग त्याच्यावर मग अ हे करायचं आता तुम्हाला आहे ना एखादी रेसिपी सांग डाळ वांग्यांची रेसिपी ना ती सांग मला मोबाईल दहा मिनिटाचा टाइम ला
हम्म
दहा मिनट झाले मला कट करून द हा दोन मिनिट
आपण कट करायचं काय ऑटोमॅटिक कट होतो
दहा मिनिटं झाले काय मग आपण कट करून द्यायचं
जास्त बोललं गेलं तर
काय नाही म्हणजे मग अक एक मिट अकरा मिनिटाचं लिमिट ठेवायचं अकरा मिनिटाच्यावरती नाही बोलायचं जास्त वेळ नाही बोलायचं दहा मिनिटा नंतर पुन्हा त्याच्यावरच कॉल करायचं वाटल्यास बोलायचं असेल ना त्याला पण दहा मिनिटाचं लिमिट ठेवायचं दहा मिनिटात म्हणजे ते कसं
हम्म
ह अ मला डाळ वांग्यांची रेसिपी सांगा
करायचे पाचशे एक
आणि का एक वाटी डाळ घ्यायची ते रात्री पाण्यात भिजत घालायचे ते भिजवून सकाळी उठून ती दळायची रात्री तास सकाळी टाकून सात ते आठ त्याच बसत घालायची रात्री दिसा करण्यापेक्षा ह सात आठ तास भिजवायची अंदाज जर एक वाटी आहे तर दोन दोन वाटी पीठ घ्यायचं
अ पिट वाटून घ्यायचं
कनिक हा थोडा मैदा टाकायचा थोडं गव्हाचं पीठ दोघं मिक्स करायचे तेलाचं मोंन टाकायचं आणि मीठ टाकायचं मस्त भिजून घ्यायचं मऊ जास्त मऊपण नाही आणि जास्त कडक पण नाही
हम्
पोळी ना करतो तर त्याच्या पेक्षा थोडसं घट्ट भिजायचं पोळीना थोडी असट राहती ती डाळ भिजवलेली डाळ दळायची त्याच्यात ओवा थोडा मिरची मीठ कोथिंबीर, कडीपत्ता सगळं दळून घ्यायचं जाड भरड दळायचं ते जास्त बारीक पण नाही दळायचं जास्त जाडपण नाही दळायचं डाळ ते दळून झाले का ते आपण मोदक भरतो ना तसं मोदक करायचे आणि त्याच्यात डाळ वाटलेली भरायची मोदक झाले का पूर्ण कूकर मध्ये दोन दोन शिट्ट्या करून घ्याच्या दोन शिट्या करून घ्यायच्या डब्यांमध्ये ठेवून म्हणजे पट पटकन होतं ते डब्यांमध्ये ठेवलं हो तर दोन दोन शिट्या करून काढून घ्यायच्या हा कुकरचे डबी कारपा हा एकावर एक डबे ठेऊन द्यायचे आणि दोन शिट्या करून द्यायच्या
हां
नंतर काढले का मग त्याच्यात चार फोडी करायच्या वांगं कापतो ना आपण भरून करायला तसं कापायचं तिथे कापून खोबऱ्याचा किस खोबरा खिसायचं एक वाटी त्याच्यात मग मसाले घालायचे थोडासा चाट मसाला चाट मसाला टाकायचा आपलं मॅगी मसाला तो टाकायचा आपला खडा मसाला टाकायचा लाल मसाला टाका सगळे मसाले थोडे थोडे टाकायचे
हमम
त्या खोबऱ्याचा कीस खसखस दोन चमचा खसखस आणि एक खोबऱ्याची वाटी
हो
खोबरं भाजून घ्यायचं भाजत आलं का नंतर ते मसाले टाकायचे कोथंबिर चिरून टाकायची आणि थोडंसं झाकण ठेवूण द्यायाचं मीठ टाकून त्या सारांमध्ये म्हणजे डाळ भरून वांगे केलेले राहत ना आपण ते कापलेले राहत त्याच्या ते सारण भरायचं तेल टाकून परतून घ्यायचं
हा आणि मग कोथंबीर वरून टाकायची का त्या याच्या त
त्यास खोबऱ्याच्या केिसमध्येध्येच टाकायचं ना सारांमध्येच टाकायच कोथंबरी टाकून द्यायचीं झाकंण टाकून ठेऊन द्याचं
टाकू वाटलं ते टाकायचे वरून परत
आणि मग ते अ असे कोरडेच खायचे की भा अशी वेगळी भाजी वगैरे करावी लागते त्याच्यासोबत खाण्यासाठी
हा भाजी करू वाटते तर करायची कोरडे पण छान लागत
कोरडे पण छान लागतं म्हणजे ते् म्हणजे तिखट मोमज झाले म्हणजे ज म्हणजे आत्ताच्या भाषेत म्हणायच
तशी चाऊन खायचे ते राहता ते पाच सहा दिवस भी राहिले ना जास्तीचे केले तर
हा
पाच सात दिवस पण राहता प्रवासात न्यायलाही चांगले राहता
हम करेल मग मी ट्राय करेल आणि मग तुम्हाला अ त्या
अर
हम्
तो केले का मला फोटो पाठव
हो हो हा हो ठी मला
काय ब ते आज
ब य नाही आज पर्सटने आणनली होई
अ
ह भाजच येऊन जात दाळली दाळ पण खायला येऊन जातं
कोरडी भाजला वेण त म्हट
हम अस पापडा चकडा जाला मग अपजच पड आणलं पलकट खाशर का
ना मग
जनाच आहेस पाक चटणी मिरचीण कराय जा
हो जाणतेय ग मी तग व ते मगज
ह
त परत माक कंटाळा केला जाट
आता उद्या कसं आज रात्रीच काले वगळे चिरून ठेवले कारची काही तरीतते
नाही मगाची दार करायची ना मग
ह
शव पंचडाबेल करायची तशी कोरडी जाण्यायची करून
हम् त्यांना पातळ लागत हम्म आता उद्या तीच करायची मला काल आले कोरडे राहतील ना म मुगाची दाळ आलास करल उद्या
हम बस दाखव ना नाहीस डळ जास्त लागतेी च म्याच कुठ कमी लागतं एवढं फरक पडतो दडहा पोड बी बरतात ना
म आ म पा कर
बैया ना काय केलं मग
ला त मला ते ज्यांनी त्यांना सकाळीच अठरा वाजताच होत ना जेवणा त्यांना जेवण जात नैमतीला मास धन्यवाद चार पाच दिवसा पाासून चौदा ढाका झालाय सकाळी तिथ का साहेब सोबत नाश्ता भेटला तर नाश्ता करून घ्यायचा नि ती माझी पर्यंत राहता मग पे थांबळ होत
काय खर निम
कोण सांगितलं तु ते काल प फक्त कमावून घेऊनेले कमा
हम् डब्याला
हॅलो
डब्याला का म
हा चार वाजता आला आणि तिथे मी नेमकस आहे आम्हाला जेवायला बसायचंय झाले आपल्या दहा मिनट पण हम् कर मी तुला हां एक दीड तासा नंतर कॉल कर मग वाटलंतर हम्म नाही तर बघ तीन एक वाजता हा तीन एक वाजता कर म्हणजे तुझ्या दोन कॉल होन जातील मग आता मग प्रियंकाच्या याच्यावर एक करून बघ एक एक तासाच्या गॅप ने करायचे
चालेल ठीक आहे ठेवते म हा कट करणार सा आपण काही नाही कट करून देेत मी कट कर
होईल तो. थोडा वेळ लागतो. मानस दो